हॅलो हो होय. काय बोल ना. नाही आता ते झोपायची तयारी चालू आहे जेवण वगैरे झालं. जेऊन झालं का?
हो माझं. पण झालं, काय कशी आहे त
हम्म हम्म. चांगली आहे तब्बेत. तुझी कशी आहे? दुपारी आम्ही आप्पे
ते आज थोडी सर्दी वगैरे वाटत. होती, सर्दी वगैरे ताप वाटत होता.
हो, कायच गेली नव्हती का लॅबमध्ये? हॅलो, हॅलो. हा हा, अच्छा. हो का? हम्म, आज खूप पाऊस होता, आमच्याकडे. उडदाची पण घ्यायची.
सगळीकडेच चालू आहे
हम्म, काय नाही चालू आहे आता, आज आता सोमवारी आहे उद्या सुट्टी आहे. हो घर बुटी
का
हो उद्या सुट्टी आहे ना.
हो, एक दिवस सुट्टी असते. हम्म, मम्मी मना. तेव कशाची तयारी?
आपण चाललो ना फिरायला.
अच्छा, हा. चालू आहे, अगं ह. ते वर्क मुळे काहीच होत नाही ये,,, टाईमच भेटत नाही. खात नाहीत ते.
आपल्याकडे किती मस्त सेल लागला, मी तेच सांगायसाठी तुला फ फोन केला.
कोणता सेल? हम्म, हम्, हम्म, हम्म
लागला आहे, त्यात खूप अशे म्हणजे आता पावसाळ्याच्या सगळ्या वस्तू आहेत, आपण त प जाऊत आप
हम्म, हम् हो का? कुठय तो सेल?
तो बापा चौक नाय का त्याच्या थोड्या समोर दुर्ग तिथे, तेच्या समोरच्या साइडला आहे.
हो का?
हा.
बघाय लागेल मग जाऊन.
खूप मोठाय म्हण
मम्मी, मम्मी म्हणत होती जाऊ ना, मम्मी म्हणत होती म्हणे की, पहा म्हणे करा म्हणे चिखल दऱ्या चा प्लॅन, मग नंतर जास्त पाऊस चालू झाल्यावर, मग अलर्ट येते ना मग ती जाऊ देत नाही. लोकं
आपल्याला सगळ्या वस्तू पण घ्यावं लागल, छत्री वगैरे काय लागत असल ते,
हो, रेनकोट घ्या, रेनकोट बहुतेक तिथे देतात ते.
हो, हो ते देत असतात ते. हा,
हो ना, ती गाडी आली का ते द्यायची साजन वा ल्याची गाडी
क्रूझर हमम. केली पण का? तेच म्हणतो ती बुक करून टाका. तेच म्हटलं बुक केली की नाही-नाही तर अजून कोणी बुक करू हम्म.
हो.
तू केेली का मग शॉपिंग.
आता खूप पाऊस होता इकडे, त्याच्यामुळे काही गेली.
हम्म
पावसात कुठच जाऊ नाही वाटत, घराच्या बाहेरही नाही निघाव वाटत.
हो ना त्यामुळेच मी आज लॅबला ही नाय गेली म्हटलं शॉपिंग
हम्म नंदीनी म्हणत होती, जिम लाव म्हणे. उद्या जाऊ म्हणे. हा उद्या जाऊ म्हणे बघायला आधी, कारण की आम्ही आधी जी लावली होती ना तर त्याचे पैसे खूप जास्त आहे. आणि म्हणजे एवढं काही नाही वाटलं. मग आता एक तिचा भाऊ - - जिथे जाते ति तिथे म्हणत हो
हा-हा.
तर त्यांनी म्हटलं म्हणे की तुम्ही एकदा तिथे जाऊन पहा. तिकडे शेतकरी भवनकडे - -
डीस पण - -
हा लेडीज पण आहेत तिथे. हा तिथेच आहे म्हणे. लेडीज पण आहे पण एकदा तुम्ही जाऊन पहा म्हणे उद्या. आवडलं तर बघा म्हणे. अ अजून एक मानोरा रोड वर आहे म्हणे. ती पाटील मॅडमची मुलगी आहे ना ती जात ते म्हणे तिथं.
मानोरा रोड - -
तर ती पण एक काय. हा. मानोरा रोड लॅबकडे. ह तिकडे आहे म्हण ते बापा हवं लागे - - लता उद्या. हम्. टायमिंग हाय तर त्यांना विचारू आपल्याला जस - - सुटेबल झाला तो ठेवता येते मग.
ती तर सका - -
ते सहमती घ्यायची. हा. सगळ्याचच ठेऊू आम्ही. कारण की संध्याकाळी कसं माझा पण दहा ते सात टायमिंग हाय. जॉबचा. हं. हं. हो बाकी काय, मिनल काय म्हणते, कसा चालू आहे तिचा अभ्यास? हम्म
ये आता दहावीचं वर्ष आय ना तिचं, क्लासेस वगैरे चालू आय
हम्म, कुठे लावले? हो का, हा हा
तिनी सार्थी एज्युकेशन मध्ये लावलेयस क्लासेस तेची.
हो का. ऑनलाईन का.
तला ऑनलाईन नाही ग सारथी समर्थ मध्ये राव.
हा, हा. समर्थ का? हम्म, हम्म, चांगली आहे ना समर्थ क्लासेस. हम्म. कोण? कोणचाल गावाला?
त्या जाणार. मिनल वगैरे चाले तिच्या मामाकडे. हो बाई, सांगत होती अशी आम्ही जाऊ म्हणे बघुन मकते प का
आणि मग वापस कधी येणाराय? वापस कधी येणाराय मग?
हम्.
सर्दी तेन हम्म् हम्म् मग आता दहावीच व वर्षे आय ते तिचे क्लासेस वगैरे पडतील ना,
अ क्लासेस काय शाळा त आताच चालू झाली. ट्युशनचच आहे. पुन्हा जाऊन यायचं आणे एकदा
येवढ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, तेव्हा काय केलं तिनं? हम्म हम्म.
तरी होत वाटते, तेव्हा हे अ
असं म्हणून ती गेली
हम्म हम्म हो ना आता पावसात कसं पाणी वगैरे चेंज झालं. हम्म. लगेच बीमार पडते मग पाणी चेंज झालं की, हम्म
हम्म आला होता तिचा कॉ कॉल मला काल, हू हू
हम्म हू, मम्मी झोपताय आता ह कधी येती काय माहिती, हम्म
अलवार बोल म आपण ये आता चिकलधारा चाल्लो
हो आणि ते
तिकडे ते सात पॉइंट, इथे सात पॉइंट आहे वाटते आम्ही एकदा गेलोत, तो म्हणजे मी लहान होती तेव्हा. तर तेव्हा आम्ही सात पॉइंट वर गेलो होतो, वेगवेगळ्या,
तर एक पंचगोलोल पॉइंट, देवी पॉइंट, भीमकुंड, बर आहे छान आहेत पण, आम्ही जेव्हा गेलो होतो. तेव्हा पाऊस नव्हता, कमी होता,
हू कुठे?
हो कधी माझ्या दिदी सोबत गेली होती संभाजीनगरला तिकडले हे बघितले होते पॉइंट् बालाजीचं मंदिर होतं, ये महादेवाचं मंदिर होत. तिथं म्हणजे असं
चे वातावरणामुळे ते असे ढगासारखं खाली येते, खूप छान वाटत होत
हा ब वर होत का ते टेकडी वर वगैरे?
टेकडीवर होत, ते दौलताबादचा किल्ला नाही का त्याच्या समोर जावं लागतय
अच्छा अच्छा हो दौलताबाद,
वातावरण वाच किथेच दिव वाटत हो खूप छान वाटत होतं,
हम्, हम्म छान वाटत मस्त पावसात,
हो हम्म,
आम्ही तर पुण्याला म्हणजे, पावसाळा चालूच झाला
आम्ही दडबण गेलो होतो.
हम्म हम् हा हा हा, आ मी पा, मी जेव्हा पुण्याला होती तेव्हा.
हा
हा मी, जेव्हा पुण्याला होती तेव्हा, ग आम्ही सिंहगडला गेलो होतो, तच पा पावसाळा लागला पावसा, चा होता सिंगडला पावसात, गेलो आम्ही वरून पाऊस चालू, आणि पूर्ण आम्ही ट्रेक, हा पूर्ण, सिंहगड तेव्हा आम्ही ट्रेकिंग करत, गेलोतो तीन तास चढला आम्ही पूर्ण,
हम्म,
जय त देवाद खूप मस्त वाटत तेव्हा तू बघितलं,
तर माझी तर इच्छाच नव्हती, हा गेल होत ना, मण ते सिंहगड चढताना इतकं म्हणजे होत हो, त मी मी म्हटलं सगळ्यांना की तुम्हीच जा म्हटलं येता, यता मी मी इथच बसते म्हटलं येता य, आ तुमच्यासोबत मग वापस येईल म्हटलं, तरी सगळ्यांना जबरदस्ती नेलच, वर गेल्यावर इतकं छान वाटत होतं, इतकं असं पूर्ण ढक, खाली आलेले असे खूप, एकदम खूप, मस्त वर गेल्यावर,
हा
तर मग येताना काहीच वाटलं नाही, उतरताना काहीच वाटलं नाही मला चढतानाच खूप भारी गेलं,
नाल्यावर इतके पाय सुजले होते, आणि खूपच दुखत होते दोन दिस, दि दोन दिवस...
एस ना आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो ना तेव्हा पण चळतानाच खूप वाटत होतं... हूल....
अ तेच ख ब...